हा हॅलो, काय तर प्रॉब्लेम यालाय काय?
होय होय, ते हे होयलय म्हणाले तसं
जर कायलं
काय मेसेज आलाय
म्हणजे ते हे नेटवर्क असं जोडलं नाही म्ह असं हे कराल्यात
व्यस्तय म्हणाले का
नाही नेटवर्क जोडलं नाही म्हणाले
होय म्हणजे माझं पण तस दाखवलेलं व्यस्त आहे म्हणजे मी ज्यांना लावले त्यांनी व्यस्त आहे म्हणून दाखवलेलं खर ती व्यक्ती व्यस्त नव्हती
हा हा हा
मग ते सांगितलेलं एरोप्लेन मोडवर टाकायचं मोबाईल आणि परत काढायचं आणि मग पाच मिनिटं ठेवायचं आणि मग परत लावायच सांगितलेलं म्हणून म्हंटलं तुम्हाला व्यस्त आहे काय असं म्हणतेय का म्हणजे म्हणजे आता जर प्रॉब्लेम आहे त्या स्क्रीनशॉट काढून टाका ना मग गुप वर हॅलो हॅलो हॅलो